हो कशा मी ठीक रा तुम्ही कशा आहात एकदम मस्त कशी काय माझी आठवण काढली ओके ओके मरा मरा चालेल चालेल कसं चाललय सणवार आता येईल तुमची वट पौर्णिमा काय चाललंय आवट पौर्णिमेचं
वट पौर्णिमेच काय आपलं नेहमीप्रमाणे अ आंबा वगैरे असा आंब्याचे दिवस आहे आंबा घेऊन जायचं आणि तिथे मग पूजा अर्चा करायची नाही का आणि ते दोरा बांधायचा वडाला सात प्रदक्षिणा घालायच्या अ हा आणि पूजा करायची वडाची नंतर तिथे आपल्यासारख्या सवासणी असतात सात सवासनी तर त्यांना पण हळदी कुं लावायचं त्यांच्या पाया पडायच्या त्यांना अ असं काहीतरी आंबा वगैरे जे काय असेल नैवेद्य आपण नेलेलं तर सगळ्यांना एक वा वडा तुला प्रसन्न
मनापासून नमस्कार कर बघायच कि जन्मोजन्मे हाच नवरा मिळतो ह जन्म हाच नवरा बलके तो म महिलांना पाहिजे नसतो
ह हा तुमच काय म्ह
गायनवा गणपती उत्सव गणेश उत्सव माज सर्वात आवडत ता सण ज्याच्यासाठी मी पूर्ण वर्षभर वाढवत तो म्हणजे आपला गणेशोत्सव ज्याच्यासाठी मी पाच दिवस पाच कपडे स्वतःसाठी स्वतःला तयार कसं करायचं त्याच्यासाठी काय आणायचं खाणं पिणं पाच दिवस कशा दहा गोष्टी बनवायच्या त्याच्यासाठी तस ष्ट पोष्ट व्हायचं त्याच्यासाठी म्हणून तो सण आवडतो
अरे वा छान ना
हो हो खूप खूप मज्जा करतो खूप धमाळ करतो आम्ही पाच दिवस आमच्याकडे गणेश सुस्त बसतो त्याच्यानंतर पाच दिवस आपल्याकडे गणपती आणला जातो पहिल्या दिवशी अ गणपतीच्या आरती होते मोदक बनवले जातात एकवीस त्याच्यानंतर अ गोड सकाळ पहिल्या दिवशी बनवला जातो पंच पकवानांचा दिवस मग संध्याकाळी आपल्याकडे लगेच भजन असतं भजनाला जे येतात भजन भजनवाले त्यां त्यांना नाश्ता के केला जातो त्यांच्यासाठी जेवढे भजन मंडली येतात त्याच्यासाठी परत दुसऱ्या दिवशी आपल्याकडे दुसरा दिवस असतो तर परत सकाळी आपला काहीतरी नैवेद्य दाखवायचा दुपारी जेवण असत परत संध्याकाळी अ जेवण झाल्यानंतर परत बारा एक वाजता परत एक नाश्ता असतो त्याच्यामध्ये सगळेजण येतात परच तिसऱ्या दिवशी पण सेम सेम प्रकार असतो वेगवेगळा नाश्ता कधी पाणीपुरी बनवली जाते कधी वडापाव बनवले जातात मी महिलां डान्स म्हणजे महिलांच गौरी असत त्याच्यानंतर मग परत शेव च्या आधल्या दिवशी परत खूप मोठा भजन होतो ज्याच्यामधे खूप सारा नाश्ता ठेवला जातो आणि त्याच दिवशी आम्ही प्रत्येकाच्या घरी अ प्रत्येकाच्या घरी भजन तर असतच मग प्रत्येकाच्या घरी आम्ही पाया पडायला जातो
बरं
पूर्ण गावामध्ये प्रत्येक जण प्रत्येकाच्या घरी येतो पाया पडायला मग एक माणूस प्रत्येकानी घरात ठेवायचा मग त्यानी पूर्ण त्याच गाव फिरून झालं मग तो एक एक जण गाव फिरत असतो मग त्या दिवशी सर्वांच्या नाश्त्याची सोय केली जाते प्रत्येकाच्या घरी एवढे अखा गाव येणार तो प्रत्येक जण पुढ्या बांधून ठेवतो की आता प्रत्येक जण आज फिरणार आहे मग दुसऱ्या दिवशी परत एक गावामध्ये प्रत्येकाच्या घरी आरती होती आपण कशी घरच्या घरी आरती नाही आहोत पूर्ण प्रत्येकाच्या घरी सगळे जण जाऊन आरती करतात मग साडे मग ती सकाळी अकरा वाज साडेबाराला अशी सुरुवात झाली की चार वाजता आरती आमची संपते संपली आरती कि मग प्रत्येकाच्या घरी असते मग प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ती चार वाजता आरती संपली जाते
हो
थोडी थोडे पाच पाच मिनटाची करतात आरती ती संपली की आपले गणपती विसर्जनाला सुरवात करतात म्हणजे बाहेर मग प्रत्येक त्याला सांगितल्या जात आता चला सुरवात करायची आपल्याडे कस लग्न असल्यानंतर एखादी मुलगी ज्यावेली सासरी जायला कसं सर्व असं भाऊक असतात चला आता काढायच आहे तेवढे सगळेजण भाऊक असतात मग गाडीत बसवतात नाही तर कोणी पायी पायी घेऊन जात डोक क्यावर आणि मग विसर्जनाला सुरुवात करतात
हा बरोबर ते गणेशोत्सव म्हटलं की कसं हा
आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असतात हो हो हो खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे गणेश उत्सव साजरा केला जातो हो पण असतो गणेशोत्सव पण अधिक कसं की प्रत्येक बिल्डिंगमधे गणेशउत्सव साजरा केला जायचा म्हणजे सगळ्या बिल्डिंग मिळून एक गणपती असायचा खाली आणि
म्हणजे बिल्डिंगच्या ऑफिसमधे असायच आणि बाकी प्रत्येक जण ज्याची इच्छा असेल हे गणपती बसवायच हा असं आणि मग सगळ्या बिल्डिंग मिळून बसवलं ना गणपती मग कार्यक्रम असायचे रोज म्हणजे त्या निमित त्यानी मग ऐक प्रकारे गेट टुगेदर ह्यायच ना सगळ्या बायकांचं माणसाचं मुल लांच आणि मग संगीत खुर्ची वेगवेगळे असे काय काय
म्हणजे प्राईज वगैरे मग दिले जात असतील प्रत्येकाला अस ब बक्षीस बक्षीस दिले जात
हा हा हा मुलांना बक्षीस वाटप करायचे असं आणि प्रत्येकाने रोज वेगवेगळ्या नैवेद्य घेऊन यायच आरतीच्या वेळी
अरे वा आमंच आमच्याकडे असं आमच्याकडे तर ज्यावेेळेस देवी बसतात ना सेम
हम
परंपरा आमच्याकडे देवीकडे असते
अच्छा हां बरं मला मात्र दिवाळी सण जास्त आवडतो ह. हा कारण दिवाळीत आहे ना आपल्या मनाप्रमाणे आपण खूप म्हणजे?
म्हणजे आनंद साजरा करतो आपण?
अ म्हणजे माहेरी असलेल्या मुली! नाही सासरी अस असलेल्या मुली माहेरी जातात मग माहेरी गेल्यावर. म्हणजे मुलाबाळांना घेऊन जातात तिथे गेल्यावर मग काय आई लागेल तेवढे लाड करते मुलींचे. माहेरवा का मग नंतर तिथे गेल्यावर मग सकाळी मस्त. उठायच उल्यावर सड रांगोळी वगरे करायची आणि नंतर मग नाष्टा. असतो तयार अंघोळ वगैरे के केलं का सुवासी कुटणं वगैरे सगळं भारी भारी साबण हा ते सगळं झालं का मग मस्त नाश्ता तयारच असत. म्हणजे मुली तिकडे माहेरी जाण्याच्या आधी आईने सगळ. तयार करून ठेवलेलं असतं सांजोऱ्या त्याच्यात नाश्त्यामध्ये सांजोऱ्या नारसे करंजा् चिवडा नंतर! त शेव असते काठी शेव असं चिवडा असं वेगवेगळ्या प्रकार.
म्हणजे तुमच्यात लाडू वगैरे बांधले जातात आणि म्हणजे म्हणजे तुमच्याकडे लाडू बांध आणि नंतर मुलगी ज्याळी सासरी जाते त्यावेस तिला लाडूची अशी भेट दिली जात असेल
हो हो हो थोडा वेळ मग मुलं आपले जे लहान लहान मुलं ते खेळतात एकमेकांमध्ये. किंवा मग आजूबाजूचे आम्ही लहानपणी जायचो ना जसं आजी बाबांकडे. तेव्हा मग छान बाहेरची मुलं आम्ही सगळे बाहेर खेळत बसायचो कधी घरामध्ये पत् पत्ते वगैरे खेळत बसायचं किंवा एखाद्या कुठल्या कोपऱ्यात बसून पत्ते खेळत बसायचं मस्त. ऊन असायचं बाहेर मग मस्त आपल्या सावलीत बसून चालायचं. आमचे असे कधी कधी घरात मग आम्ही. सगळे बसून पण मामामावशी आम्ही सगळे बसून पण पत्ते वगैरे खेळायचं दुपारी? आणि ह ते झालं आणि खूप वेगवेगळे प्रकार शिकल. फक्त त्यांचे
नाही आमच्याकडे पण दिवाळी खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. आच्याकडे एवढच आहे की दिवालीचे पाच दिवस असतात ना मुले आमच्याकडे येतात. नाहीत कारण की पाच दिवस त्यांच्या घरी लक्ष्मी असते ना दिवाळीच्या घरी? आप लक्षमी आपल्या घरी येते म मुली हच. लक्षमी असते मग ते त्यांच्या सोनेला आपल्याकडे का बरं पाठवणार? पाच दिवस झाल्यानंतर ते लोक आपल्याकडे सुनील आपल्याकडे पाठ त आणि हा ही पद्धत आहे सगळीकडे. हा आणि मग त्याच्यानंतर पाच दिवस आमच्याकडे सकाळी का रांोळी कातात करंजी वगैरे ते सगळ बनवतात मग. वीजच्या दिवशी ते ज्या वस भाव ओवळणीसाठी येतो मग त्याच्याकडे ते पाठवून देतात.
बरोबर बरोबर बरोबर म्हणजे सगळीकडे ना तीच पद्धत आहे अ. की अ लक्ष्मी.
लक्ष्मीपूजन झाल्यावरच हा माहेरी पाठवलं जातं त्याच्यामुळे आमच्याकडे लवकर. तर नंतर नाही पाठवत बाकीच्या दिवस सुट्टी असताना सुरू व त्यांचे पोर वगैरे यायचे असेल तर एकेक सुरू मुलगा येतो आहे मामा कड सुटी ला
ह ह ह
हो मग त्यावेळेस करतात एन्जॉय मुलं?
कसं क मुलगी तिच्या तिच्या घरीच म्हणजे सासरीच लक्ष्मीपूजन वगैरे छानपैकी साजरा करते. छान नवीन साडी वगैरे नेसून घरातले सगळे नवे नवे कपडे घालतात. मग संध्याकाळच्या वेळी लक्ष्मीपूजन करायच थाटमाटात एकदम आणि आपल्या फुलांच्या माळा वगैरे काही आपलं वाहन असेल त्याला घराला आणि देवांची छान फुलंनी वगैरे पूजा करायची
हो द हा सगदा सगळं असा एक मोठ्या प्रमाणात आपला जो साजरा करणारे दोनच सण आहे ज्याच्यामध्ये गणपती उत्सव आणि एक आपले पाच दिवस जाणार आहे दिवाळी हो त्याच्यामध्ये मुली मुलींच काम ह तेवढंच निघतं पण त्या मज्जाही तेवढ्याच करतात
आणि संध्याकाळ झाली का मस्त म फटाक्यांच्या आतिशबाजी चालू मुलांची हा मुलं फोडत बसता फटाके काय ते कोठ्या काय असं सगळं हा रंगीबेरंगी सगळं वातावरण छान नवीन नवीन कपडे घालून जायचं खाली असं सगळे एकत्र जमतात आणि मग तो एक आनंद एक प्रकारे साजरा करतात सगळे नातेईक एकमेकांकडे जातात फराळाच्या निमित्ताने भेट होते एकमेकांची नाय का म्हणून मला तो सन खरच खूप आवडतो सगळच सगळ्या सणांचा मी म्हणते राजच आहे दिवाळी सण हा
मी सगळ्यात जास्तच मला दिवाळी सण तर आहेच हो पण माझ्यासाठी गणेशोत्सव नेहमीच महत्वाचा. हो हो कारण पाच दिवस तसे पूर्ण दिवस आपले पाच दिवस भर. भरले भरलेला वाटतं ना आणि दिवाळीमध्ये कसं हां असं आपलं दोन्ही सण आपल्याकडे मोठ्या प्रमाणात साजरे के
हो हो हो तुमच्याशी बोलून खूप छान वाटलंय धन्यवाद
चला धन्यवाद
हा
बाय
बाय